बिझी आहे
हा नाही नाही आहे फ्री बोला काय म्हणत
काही नाही काय नाही तुमच कॉलच झालं तर आता म्हटलं कॉल लागतोय का तर बघितलं चेक केला कॉल लागतोय
हो आता लागतोय तेव्हा काय माहिती काय झालं होतं
हा लागत नव्हता तर मी ते पवर जाऊन ते हेल्पवर ते सगळं बघितलं केलं आणि मग तेव्हा लागायला लागला
हा काहीतरी ग्लीच असेल
काय म्हणता बाकी बोला
हा काय तुम्ही सांगा काय करता
काही नाही मी घरातच असते मी रिकवरीच वगैरे काम करते
हा म्हणजे रिकवर्ही म्हणजे कशाबद्दल
आपलं टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर नाही का त्यांनी पेमेंट भरलं नसेल पेमेंट को लोन वगैरेेतात त्यांची रिकवरी वगैरे अ घरूनच असत मोस्टली कधी री जावं लागत बाहेर नाही ते मोस्टली घरातूनच करते
अच्छा चांगलं आहे की मग
हम्म तुम्ही काय करता
मी पण जॉब करते कॉर्पोरेट म
अे वा
हा आमच हा नाही आमचं अस असतं की महिन्यामधून दहा दिवस जावं लागतं ऑफिसला दहा दिवसामधून पण म्हणजे कमीत क सातीन त फिस कराय म घरी न बाकीचं कराचं
अच्छा बर बर मग ट्रॅव्हलिंग वगैरे असं म्हणजे असं बाहेर कुठे फिरायला वगैरे आवडत क नाही
हो मग आवडत ना जातो आम्ही फिरायला मला माझ्या हसबेडला खूप आवड फिरायची
हा ना मग ट्रॅवल आता कुठे येत सध्या कुठे फिरून आलात
अ दिव्यागर गेलो होतो हरिहरेश्वर दिव्यागर
त लास्ट मंथ
हा आम्ही हो खूप सुंदर आहे आणि आम्ही ना मार्च मध्ये गेलो होतो लई भारी भरी वाटायचं
हा मस्त एकदम पण पाऊस नव्हता पडत पाऊसात गेलं ना तर अजून भारी वाटत तिथे मग ते दिव्या आगारलाच लागून
हा पाऊस असला की मग ते तिकड ते जाऊ देतात मुद्राकडे
जाऊ देतात नाही जाऊ देतात फक्त टायमिंग बघायच दुपारचा त्या टायमाला जायचं काही नाही एवढं काही नाही फक्त गाडी वगैरे घेऊन जाऊन देत नाही
हा हा आणि ते तुम्ही ते तिकडं गेले होते का ते आपण दिव्यागर कडून अ हरे हरेश्वर
हा आम्ही हा हरिहरेश्वर श्रीवर्धन हा श्रीवर्धन हरि हरेश्वर परत आम्ही तो रुर जंजिरा अलीबाग तो पण तो पण केला होता आम्ही
अच्छा आम्ही आमचं तिकडं नाही जमलं जायचं पण इकड गेलो होतो आणि ते जाताना तो रोड एकदम अस समुद्र किनाऱ्यावरून किती
खूप खूप हा पूर्ण समुद्राला लागून तू ओडतोस ना हा बरोबर गेलो गेलो आम्ही तिथं आणि तुम्ही दिव्यागला वरचा रोडला टोकाला गेलात का म्हणजे तुम्हाला तिथून पूर्ण सगळं दिसत.
नाही आम्ही फक्त बीच वगैरे वरतीच फिरलो आणि रिसॉर्ट वगैरे मध्ये एन्जॉय केलं. आणि त्यानंतर तिथे ते सुवर्ण गणेश मंदिर रूपनारायण मंदिर ते ह ते. सगळं फिरलो होतो.
आपपोलीला गेले ना.
नाही तिकडं नाहीे ते कुठे येत आणि
त्याच दिव्याघरच्या पुढे कापवली
हो का काही माहीत नव्हत आणि आम असं दोन दिवसाचं बनलेलं होतं प्लॅन हे सुट्टी वगैरे पण नव्हती मा मी नेमकं तेवढंच फिरलो मग आता नेक्स्ट टाईम बघू जाऊ तिकडे
नाही खरच छान वाटत हा हा ते दापोली मुरडी जंजिरा आम्ही मुरुड जंजिला गेलो रिसॉर्ट बुक केलं छान वाटलं मस्त वाट. माझ्या भावाची अनिव्हर्सरी होती तिथे सेलिब्रेशन केलं. मस्त स्विमिंग पूल वगैरे नाही का आणि बीच लागूनच सगळं एवढी हवा. कि अ रूम मध्ये पंख्याची का एसीची गरज नव्हती एवढी हवा.
हो ना आम्ही पण तिथे दिव्यागरला तिकडच रिसॉर्ट बुक केलेलं त्याला लागून खूप मजा आली एकदम छान हे रोजचं कामग.
नाही का हा शांत जरा टेन्शन होता जरा शांत जरा छानो चिल्लोट एकदम.
खूप छान वाटलं असं की जात राहावं असं.
बरोबर बरोबर
मला इतकां आवडलं ना तर माझे हजबंड सांगत होते परत की आपण पुन्हा एकदा जाऊ असं. आणि आम्ही ना बाईक गेलेलो बाईक राईड आणि ते सगळे वाईब्स वगैरे इतकं छान वाटायचं. खूप मस्त वाटाल हो हो बाईकनेच गेलो होतो आम्ही आम्हाला खूप छान वाटलं आणि कार वगैरेपेक्षा ना ते बाईक वगैरे नाही ते तिथलं नेचर ते डोंगर ते झाड म्हणजे खूपच मस्त वाटायचं ते बघून असं. खूप हम्म.
नाहीई छान देव आ
हा अजून तुम्ही कुठे फिरले तिकड काय अजून फिरण्यासाठी सारखं.
नाही तिथं एवढंच आहे कोकणपट्टा हा एवढच. तथून आम्ही मग रत्नागिरी वगैरे गेलो होतो अ गणपतीपुळे वगैरे केले. प्लस तिथून मग डायरेक् त्यामुळे साऊथ अ म्हणजे सगळंच नाही का उटी मैसूर कोडाई कॅनल धनुष्यकोडी रामेश्वरम हे सगळं कन्या कुमारी हे सगळं केलं.
म्हणजे मग तुम्ही असं किती दिवसाच सु
आम्ही कसं करतो आम्ही ना बरोबर प डिसेंबरला बाहेर पडतो चोवीस ते पंचवीस डसेंर आ् बाहेर पतो. आणि जानेवारीच्या दहा पंधरा तारखेच्या आत येतो रिटर्न
अच्छा म्हणजे तुम्ही फॅमिली सोबत जात.
हा फॅमिली नाही नाही ग्रुप वगैरे नाही फॅमिली सोबतच जातो छान म्हणजे फ्रेंड नाही खूपच छान य. एखादा असं प्रत्येक वर्षा आचं ठरलेलं दोन वर्षा कंटिन्यू जातो आ ह्या दोन वर्षात पूर्ण साऊ जे जे राहिले ते सगळं कम्प्लीट केलं आम्ही
अे वा.
खूप छान धनुष्य गोडी वन सम साऊथच म्हणजे फूड वगैरे तिकडचं जे वातावरण अ त्या चहाचे मळे एकदम म्हणजे नाही का? भारी म्हणजे एवढं उटी उटीला तर एवढं भारी आहे ना की कुठल्याच हॉटेलमध्ये नाही कुठे अस पंख्यारच साध पॉईंट नाहीे का एसी किंवा काहीच नाही आणि आपण एंट्री कुठ हॉटेलर गेल ना तर पहिलं गरम पाणी देतात कारण की एवढी थंडी आहे की आपल्याला सुद्धा पॅक होऊन बसावं लागतं
अच्छा छान खूप छान ना मग एकदम आणि तिकडं असं धोका असत ना तिकडे
कंटिन्यू कोईणार उ म्हजेवं म्हजे मी आम्ही गेलो तर आमला साध म्हणजे तोंड धुवायचं होत तर पाणी पा हात घाला असं वाटत नव्हत तेेवढी त्या माणसाला सांगितलं ह्याला बॉल वेटरला आपल्या त्यांना ह्याच्या पाणी आणून दे पण त्यांनी ते पाणी आणून दिलं मग ते गरम पाणी आणि तोंड धुतलं
हा
हात ुवायची इच्छा नव्हती आणि मग थोडे कपडे आपले राहिले असतात मग ते धुवायचे होते तर धुव मग ते हीटर होता वॉशरूम होते गरम पाण्यातच कपडे धुतले पण ते काय सुकले नाही तीन दिवस झाले ऊनच नाही हा सुकली हा थंड वातावरण तिकडे ऊनच नाही ना सुकवायला
हा
एवढं ना उठीी मैसूर मैसूर पॅलेस पण एवढं भारी ना
हो आम्ही पण बघू जायचं तुम्ही सांगताय मी पण मी यांना सांगेन ना की
मदुराई वगैर नाही का मदुराई मंदिर तेवी व छण इ मरण
तिकड तिकड लोकांना शिस्त पण खूप आहे ते लोक इकड कस असत की मंदिराचा परसर बघत नाही काही नाही लक क पणतात घाण करतात काही पण करतात पूजेच्या नावावर पण
असं आणि तिथं कसं आपल्या इथं आपल्या इथं कसं मंदिरात कुठल्याही गेलो आपण मंदिरात तर हे सामान घेत ते तसं तिथं नाही फक्त एवढंच आणायचं एवढंच ठेवायचं नाही का असंच आहे
हा इकडं तर हे पूजा ती पूजा ते नारळ तिथं फोडायची जागा पण नसली तरी तिथे जाऊन नारळ वगैरे
फोडून टाकतात नाही मला ते खरंच मला म्हणजे ते मन प्रसन्न झालं की एवढं भारी वाटलं ना की बस खूप छान वाटलं
हा आमचं पण आता बालाजी जायचं चालू आहे
बालाजीला जाऊन आलो आम्ही विमानाने गेलेलो
हा आम्ही आज अजून गेलो नाहीे आमचं चालू आहे जायचं बघू आता यांना
अच्छा हो बरोबर बरोबर मॅनेज होत नाही आमचं बालाजीला पण जाऊन आलो बालाजी पण फिरली मी बालाजीला पण छान काला हस्ती वगैरे ते मंदिर आहेत अ मीनाक्षी टेम्पल वगैरे ते सगळं बघितलं छान वाटलं देवीचं मंदिर वगैरे म्हणजे बाल म्हणजे बघून मन प्रसन्न झालं बालाजीना कि मस्त दर्शन पण छान झालं पटकन तीन तासात नाही तर आता सध्या मी बघते तो किती गर्दी आहे बालाजीला
हम्म तिकडं ते केस पण कापतात ना ते असं
कोणाचं नवस असेल नाही नाही असं कंपल्सरी नाही नाही आपली मनाची इच्छा की आपण नाही का ते दे म्हणजे बालाजी देवावर कर्ज होतं ते कर्ज मिटवन्यासाठी ते केस वगैरे आपण देतो वगैरे सगळं देऊ त्याच कर्ज फिटेल हा पण आता हा पण आता आम्ही पण गेलो. माझ्या वडिलांनी कापले होते केस आणि मी फक्त थोडसं एक छोटीशी बट
हा हा हा म्हणजे असं कंपल्सरी वगैरे नसतं ना नाहीतर कोणी सांगतं.
नाही नाही नाही नाही असं काही नाही ते आपल्या मना आपली इच्छा असेल तर आपण अ केस कापू शकतो का असं काही नाही. नाहीये जबरदस्ती नाहीये. फिरण्यासारखं खरंच फिरण्यासारखं असेल ना फिरायचं असेल ना साऊथ फिरण्यासारखं हे गोव्याला पण फिरण्यासारखं, गोव्याला गेलात कधी?
नाही आम्ही गोवा पण नाही गेलोय अजून लग्न झालं आणि थोडंफार फिर लोन नंतर दोघं पण जॉबलाच लागलो ते आता जसं टाईम भेटतो तसं एक दोन दिवसाची सुट्टी भेटते तेवढ्यात मग पुण्याच्या आजूबाजू जे काय राहिलं ते एक्सप्लोर करून यायचं.
अच्छा नाही गोव्याला एकदा गोव्याला जाऊन या. गोव्याला खरंच छान आहे पण गोव्याला गेलात ना ते कलंगूट बीच, बागा बीच करू नका डायरेक्ट साऊथ गोव्याला जावा. बेस्ट
हा
साऊथ गोव्याला गेलात ना तर तुम्हाला एवढं रिच फील होईल ना. एवढे स्वच्छ बीच आहेत आणि सगळे रशियन वगैरे येतात तिथे आणि तिकडचे लोक लोकांची बोलायची पद्धत अ तुम्हाला सगळ्या गोष्टी कॅरी करायची पद्धत म्हणजे एकदम सांगण्याची पद्धत खूप बिहेव्हियर त्यांच खूप छान आहे आणि तेच तुम्ही कलंगूट बागा बीचला गेलात ना एवढा कचरा असतो त्या बिचवर एवढा म्हणजे एवढा लोकांचा कचरा कोण काय काय कळत आसय त्यापेक्षा त्या बीच वर जायचं आणि निवांत का नाही आणि निळं पाणी पूर्ण निळं पाणी
हो का?
साऊथ बीच ला गेला तर पूर्ण निळ पाणी कला असं वाटेल की आपण लदाखला आलोय का असा फील होईल.
हा बघेल मी तुम्ही दिलेलं सजेशन नक्कीच हा हो मी सांगेल माझ्या हजबंडला
ना मी खूप आवडलं म्हणजे खरंच मला गोवा आवडलं.
हा
मी गोव्याला पण आठ दिवस होती. पण मन भरून गोवात राहिली.
हा आणि तिकडे असं व्हेजचे ऑप्शन असतात. का म्हणजे आमचं कसं आहे आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही आम्हाला ना प्युअर व्हेज
नाही नाही तिथे एक ना विशाल विशाल म्हणून किचन आहे घरगुती सारखं आहे. त्यांच्याकडे तुम्हाला पूर्ण कोकणी स्टाईलचं जेवण गोव म्हणजे गोवन स्टाईलचं जेवण मिळतं. आंहा! काय जेवण हे.
हा म्हणजे व्हेजचे ऑप्शन आहेत ना तिकडं व्हेज हा इथे खूप लोक सांगतात की तिकड व्हेज आणि नॉन व्हेज
नाही नाही काय आपण आपल्या ह्याच्यावर गुगलवर सर्च करायचं चांगलं चांगलं तिथले रिव्ह्यूज बघायचे आणि मग त्या लोकेशन ला जायचं
हा
तर असं म्हणजे आहे प्रॉब्लेम की दोन ते चार वाजेपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही वगैरे असं काही काय असतं.
हम्म हम्म
जे आहे ते हा दुपारून म्हणून जे आहे ते दोन तीनच्या आतच अ शोधून खाणं गरजेचं आहे. तसं कुठलं एक लेवल अं कुठे हा कलंगूटला बीच आहे लेवल अरे सॉ तो त्या तो हॉटेल आहे ना खूप भारी आहे तिथं वेहेज वगैरे सगळं छान मिळेल तुम्हाला नाही तर सरळ साऊथ ला जायचं तिथे दोन तीन हॉटेल् चांगलेत तिथंच साऊथलाच पूर्ण बीच लागून बांबू होऊस आहेत तिथेच राहायच रूम मध्ये तिंथ सगळं नाही का तुमी रूम बांबू हाऊस मध्ये बसून अख्ख बीचचा पूर्ण फील घेऊ शकता अस असे रूम बुक करा
अच्छा
हा
बघू आम्ही नक्कीच मी यांना सांगेन
नाही नक्कीच जावा तुम्ही खरंच जावा
हो
तुम्हाला आवडेल
हम्म तुम्ही सांगताचये तर छानच असेल मी तर इमॅजिन पण करते तुम्ही
नाही खरच छान आहे म्हणजे मला अजून नाही का आता जरी कोनी म्हटले ना चल गोव्याला जायचं मी लगेच जाईल एका पायावर मला एवढं आवडलं होत एवढं लोकांनी काय काही लोकनी सांगितलं होतं की गोवा असे आहे गोवा तस आहे
हा खूप जण सांगत काहीच नाहीये काहीच नाहीय बीचच आहे अस
कसं असतं ना जसं आपण बघा आ प्रत्येक माणसं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात आता काही चांगले असत वाईट असत तर